हॅलो
हगित हॅलो हॅलो
हॅलो
काळता
हा बोल
गु म डॉक्टर काहीतरी झालंय मला गेले तीन आठवडे रोज दुपारी दोन तीन नंतर दोघं इतक जड होते की, स्क्रीन कडे बघत नाही काल तर मीटिंग मध्ये असताना चक्कर आल्यासारख झाला इ च केलं नॉर्मल आहे जो होतय तरी थकवा जात नाही.
ओके घाबरू नकोस आपण सगळं नीट तपासू आधी बेसिक हिस्ट्री वजन किती आहे सध्या
सेवटी फोर किलो सहा महिन्यापूर्वी सत्तर होते जिम लावलेय पण फरक नाही उलट पोट वाढलंय
डायट कसा आहे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काय खातोस, पितोस ते सांग.
सकाळी सात ला उठतो आणि ब्रश करून पहिला एक कप चहा स्ट्रॉग बिना साखर आणखी साडेसात ला दुसरा कप मग आठ ला नाश्ता कधी उपमा कधी ब्रेड बटर आणि नऊ वाजता ऑफिसला निघतो बाईक व पंचेचाळीस मिनिट प्रवास केल्यानंतर ऑफिसला पोहोचल्यावर कॉफी मशीन म्हणून एक कप चाय कॉफी पेतो आणखी अकराला पुन्हा कॉफी
हम्म पुढ
अ मग दीड लाच लंच डबब्यातली पोळी भाजी किंवा बाहेरून थाळी लंच नंतर लगेच कॉफी नाहीतर झोप येते, मग चार ला चहा -सहा ला ऑफीस सुटताना एक कप घरी आठ ला जेवण वरून भात किंवा खिचडी अकरा ल झो झोपताना पाणी पितो कधी कधी
तू मला पाणी हा शब्द फक्त शेवटच्या वाक्यात वापरला दिवसभरात साधं पाणी किती पितोस अंदाजे
सकाळी चूड भरतो तेव्हा एक घोट लंच ला वाटले संध्याकाळी अ घरी आल्यावर एक ग्लास झोपताना अर्धा ग्लास म्हणजे दोन -तीन ग्लास होतील, दिवसाात पण डॉक्टर मला तहानच लागत नाही ओ आणि चहा कॉफी तर लिक्विडच आहे ना?
हाच सगळ्यात मोठा गैरसमाज आहे चहा कॉपीमध्येध्ये कॅफिन असतं, कॅफिन डाययुरेटिक आहे म्हणजे शरीरातला पाणी लगीवाटे बाहेर काढत. तू सहा कप चहा कॉफी पितोस म्हणजे जवळपास आठ -नऊ ग्लास पाणी शरीरातून घालवतोस, पण भरपाई करतोस फक्त दोन- तीन ग्लासची नेट, नेट लॉस सिक्स ग्लास रोज
म्हणजे मी रोज स्वतःला डिहायड्रेट करतो काय?
एक्झॅक्टली आणि तू सगळी लक्षणे तुझ्या तुझ्याशी मॅच होतय डोकेदुखी का कारण मेंदू पंचाहत्तर पर्सेंट पाण्याने बनलाय पाणी कमी झालं की मेंदू आकुचन पावतो कवटीचा आतला पेन प्रिस रिफ्लेक्ना खेचतो त्यामुळे ठ ठणका
बापरे मला वाटलं स्क्रीन टाइम मुळे असेल
स्क्रीन टाईम पक् सॅटर आहेच पण मुख्य विलीन डिहायड्रेशन दुसरं थकवा रक्त अस नाईंटी टू पसेंट पाणी असतं पाणी कमी झालं की रक्त डाट होते. जाळ होते हृदयाला ते पाम करायला वीस पर्सेंट जास्त मेहनत घ्यावी लागते. तुझं हृदय दिवसभर ओव्हर टाईम करतय थकणारच
म्हणूनच जिम मध्ये दहा मिनिट धाप लागते, मी समजवलो फिटनेस नाही आहे
अ तिसरा कंसेप्शन मेंदूला न्युरो ट्रान्समिटर्स बनायला पाणी लागत, दोन पर्सेंट जरी डिहायड्रेशन झालं तरी मेमोरी फोकस डिसिजन मेकिंग ट्वेंटीा पसेंट ते कमी होते तू प्रोजेक्ट मॅनेजर आहेच. मिटिंगमध्ये चक्कर आलीस कालच्या मिटिंगमध्ये चक्कर आली म्हनलास रिस्क आहे ही
खरं आहे का? काल आम्ही रिकून अ क्लायंटसोबत कॉल होतो. मध्येच शब्दा आठवणे लाज वाटली.
चौथं पचन ला लाळेपासून ते आ आथड्यापर्यंत सगळीकडे पाणी लागतय. पाणी नसेल तर ऍसिडिटी, गॅस बद्धकोष्ट सकाळी पोट साफ होते का नीट?
नाही. दोन दिव दोन, तीन दिवसा आड आणि
झालं तर समाधान नाही.
बघ शरीरात
टेक्निक सा साटतात. त्याचा बघ तुझी कोरडी मिस्टेज डोक्याखाली पाळी वर वर्तूळ बत्तीस चा आहेस. अडतीस चा दिसतोस. पाणी हे सगळ्यात स्वस्त ब्युटी प्रोडक्ट आहे.
आणि वजन वाढलं त्याच काय करायचं डॉक्टर?
हायपोथलामस मेंदूचा भाग तहान आणि भूक दोनही कंट्रोल करतो. डिहायड्रेशन असलाच की तो कन्फ्युज होतो. तुला वाटत भूक लागली तू वेफर्स खातोस प्रत्यक्षात शरीराला पाणी ह वाचता. प्लस पाणी नसेल तर फॅट मेटाबॉलिझम स्लो होतो. किडनी लिव्हर किडनी लिव्हरवर लोळ टाकते. लिव्हर फॅट बर्न फॅट बर्न करू शकत नाही.
म्हणजे मी जिम प्लस डायट करून पण वजन कमी होऊ नाही कारण पाणी पित नाही.
हंड्रेड परसेंट रिसर्च सांगतो जेवणाआधी पाचशे एम एल आणि पल याने फटी फोर फॉर्टी फोर पर्सेंट जास्त वेट लॉस होतो. बारा आठवड्यात पाणी यायला की पोट भरत कॅलरी इनटेक कमी होते आणि कॅलरी बर्न पण तीस पर्सेंट वाढत एक तासासाठी.
डॉक्टर मी कोविन झालो पण दिवसाला किती प्यायचं आणि कधी?
अ गोल्ड स्टॅंडर्ड अ साधारण बेसिक रूल तुमच्या वजनाच्या प्रती किलोला पस्तीस मिली. तू सत्तर किलो आहेस म्हणजे सत्तर इंटू थर्टीफाईव्ह दोन हजार चारशे पन्नास मिली म्हणजे अडीच लिटर उन्हाळा आहे. एसी मध्ये बसतोय, जिम करतोय, अजून तीन लिटर टार्गेट ठेव. सहा ते बारा ग्लास.
अच्छा. ठीक आहे. अं गेले दोन आठवडे डोक थकतय, सकाळी उठलो की फ्रेश वाटत नाही. दुपारी तीन नंतर झोप अनावर होते. कामाचा लोड आहे पण आधीच असं व्हायच नाही, त्याचे कारण काय आहे? आणि ऑफिस मुळे टाइम मिळत नाही याच काही कारण आहे का माझ्या तब्येतीवर?
हा. आ म्हणजे हो. तू आपला डेली रुटीन मॅनेज कर. त्यामुळे जसं मी सांगितलं तुला पाण्याच्या रिमाइंडर वगैरे वॉटर रिमाइंडर ते बघ बरोबर.
आणखी झोपेच्या कसं करायचं?
झोपेच, डेली आठ घंटे झोप तर महत्वाची आहे. झोपताना दोन ग्लास पाणी घे आधी. आणि आपलं डेली रुटीन बरोबर ठेव, वॉकला जा सकाळी, त्यामुळे तुझा वजन मेंटेन होईल आणि रक्तस्ञाव वाढेल.
ओके डॉक्टर. आणखी काय गोळ्या वगैरे मिळेल का याची ग्लुकोजची वगैरे?
नको. रात्री झोपताना प्यायला प्यायल तर चालत ग्लास तीन लिटर साधं पाणी.
नाही. पण दिवसभरात खूप थकनसारखा वाटते त्याचा काही उपाय आहे का?
हो. मी तुला व मल मल्टी व्हिटामिन्स अ लिहून देईल त्यानुसार तू मेडिकेशन्स चालू करशील.
ओके ठीक आहे डॉक्टर.